हॅलो हा आवाज येतोय माझा.
हो हो येतोय माझा येतोय ना आवाज.
हा येतोय बोल.
हा झालं का चहा ती-
चहा वगैरे झाला की.
हा काय करताय मग आता.?
तुमच झालं का नाही?
नाही अजून, अजून मला पण बनवायचं थोड्याच वेळाने बनवा म्हून बसलेलं.
हा, हा.
हां.
घरी असते की जॉब वर जातय?
घरीच असते मी जॉबला नाही कुठं हम्म- तुम्ही
आम्ही पण घरीच असतोय.
हा म्हणजे घरी काय वगैरे बिझनेस स्वतःच काय?
अ बिझनेस म्हणजे मेस आहे आमची जेवणाची
हां.
ते घर घरातूनच करतो आम्ही
हो चांगलं चालतय का?
हो चालतंय.
हा हां म्हणजे एका एका टिफिन ला किती घेता तुम्ही?
म्हणजे असं टिफिन एका ताटाला ऐंशी रुपये आमच्या कडे त्यामध्ये- तीन चपाती, भात, डाळ, दोन भाजी, कांदा, लिंबू पापड पड असं पूर्ण म्हण पूर्ण जेवण येतं त्याच्या-
हा हां हां चांगलं म्हणजे चांगलंय म्हणजे
ते पूर्ण-
हो हो.
घरातून
चांगलंय.
तुमचं काय म तुम्ही घरीच असताय आता
मी घरीच असते काय नाही मला म्हणजे डिझायनिंगच वगैरे असं काय कर वाटलं तर खरं ते गळ्यातले वगैरे बनवते.
हा छान आहे ना मग तुम्हाला सगळ्या हातामध्ये कला आहे वाटते तुमच्या.
हां हे सगळं असलं बनवत असते मी स्वतः कधी पण-
हां हां छान आहे म्हणजे आपण कधी पण बनवू शकतोय ना आपल्याला पाहिजे तसं.
हो आणि गळ्यातलं काय मध्ये मी बनवत होते आणि ऑर्डर वगैरे घेत होते. ते आणि आलेत पण चांगलं मला तिथं पण एवढं की मी गावी गेल्यामुळ परत सगळं माझं थाबलं तिंथच
म्हणजे मंगळसूत्र वगैरे बनवताय का तुम्ही?
हा मंगळसूत्र आणि नवीन, नवीन पॅनडल्स वगैरे बनवते खालच. ते मोर पीसाच वगैरे नसत का चंद्राचं ते- ते नवीन आलते बघा हॅडमेड मध्ये-
हा प्राईज वगैरे काय राहते तुमची?
अ तीनशे, साडेतीनशे म्हणजे असं बघून बघून आहेत.
हा म्हणजे
हा हा,, कसं त्यात कानातल्यात मंगळसुत्र बघून बघून आहे.
हां.
हम्म.
बरंय म्हणजे काहीतरी आपण बनवतोय, आपल्या हातून काहीतरी होते.
हो तेच आणि आवड पण हाय बनवायचं म्हणून काय वाटत नाही, म्हणजे बनवु वाटतय काय तर बघितलं की ऑनलाईन असं. हा
हो, म्हणजे आवडी आवड असली की सगळं होतेय.
हो, आणि ते अजून कुकिंगच पण काय म्हणजे असं, ऑनलाईन बघितलं ते बघितलं की असं वाटतंय म्हणजे करू, करावंच.
आपण करून बघायला पाहिजे असं.
हा ते टेस्ट झालं, तिथं असं वाटतं की म्हणजे एवढं चांगलं दाखवतेत की म्हणजे तसं व्हायलाच पाहिजे आणी, आपल्यापण हातनं असं.
हा. मग तेच ना म्हणजे आपल्या पण हाताला म्हणजे पूर्ण आपल्याला जमायला पाहिजे,, आपल्याला असं वाटतयच सगळं पूर्ण सगळ्यांना.
हा, म्हणून सारखं काय तर बनवत राहायचं,, तेवढंच.
हो, रेसिपी वगैरे नवीन नवीन काहीतरी आपल्याला युनिक काहीतरी बनवायचं आहे.
हा. आणि बघितले बघितल्याला पण असंच वाटतें ना, म्हणजे बनवावंच वाटतं ते, तेबघूनच असं वाटतें खायला पाहिजे. पण हे बणवून.
हो ते बगर त्याच्यानंतर तोंडाला पाणी सुटतय, कधी करेन
हा, आणि ब दमपण निगत नाही असत घर न असत लं नसलं काय,, म्हणजे आणून पटकन बनवावं आणि करावं खावं असं वाटतंय. ते चांगलं का हूईना, ना का हूईना.
डोळ्याचा परिणाम.
ह हम्म. अजून काय म्हणताय मग.
अजून काही नाही बघा,, बाहेरचं आता सगळीकडं बाहेर कसं आता महिलांना पूर्ण म्हणजे आपण काहीतरी बनवतोय, आपण काहीतरी कर तर त्याच्यातच समाधान जास्त वाटतंय.
हो हो.
हा, आपण काहीतरी करतोय असं ह्याच्यातच.
हा तेच की.
अ ते आरी वर्क वगैरे तुम्ही करताय का म्हणजे ब्लाऊज वर वगैरे?
मी ऑनलाइन एक महिनाभर ऑनलाईन क्लास लावलेलं, बघितलं आणि माझ्या एकाच ब्लाउज ला मी म्हणजे ट्राय केलं करून. मग ते कसं, खूप उशीर बसावं लागतय,, असं म्हणजे
हा म्हणजे जास्त वेळ लागत असल.
हा, आणि ते कसं जरा हात पण जास्त धरते ना, सगळं म्हणजे खूप बारीक कामय ते.
हा हा, म्हणजे ते आपण शिक कलो तर होईल आपल्याकडून, असं कायतर असल
हा होतय तसं काही नाही पण एवढंच की त्याला बसून जास्त आहे. आणि हाताचं काम जास्त नुसत लक्ष त्यातच पाहिजे ना म्हणजे बारीक बारीक एवढं
हा म्हणजे त्याच्यामुळे म कंबरचा ते प्रॉब्लेम होईत असेल. जास्त वेळ बसाय तेन लागते ना.
हा. मी, एका ब्लाऊज न ब्लाऊजला करताना मला पण खूप आवड होते म्हणजे करायला पाहिजे मी तर दोन -दोन दिवस म्हणजे असं चांगलं ठेवन करत नव्हती ते म्हणजे करायच्या नादात.
हा हा.
म्हणजे हे ब्लाऊज व्हायलाच पाहिजे म्हणजे एवढं म्हणजे असं चांगल वाटत होतं मला करताना. ते.
हा.
नंतर ना कसं म्हणजे नकोच वाटलं परत म्हणजे असं कंबर म्हणा, पाय बसून मांडी घालून
हा म्हणजे आपल्याच तब्येत तीथं खराब होते. असं
हा, जाऊदे म्हटलं मग.
हा हा, म्हणजे तरी डोळ्यांना पण त्रास होईत असेल त्याचा.
हो आणि होतय पण आणि कस ते ब्लाऊज पण परत नंतर पाण्यात जर घातलं तर खराब होते आणि ते मोती वगैरे म्हणा, ते सगळे काळे पडत म्हणतात.
काळे पडतात का ते म्हणजे एवढं पण त्याला म्हणजे जास्त वगैरे खर्च वगैरे आहे ना ते मनी वगैरे घ्यायला.
हो आहे. मग उद्या म्हटलं मग कुठे करून घ्यायचं असेल तर काय आता आपल्याला बघून बघून करून घेता येते, म्हणजे बाहेर वगैरे देता देऊ शकतो आपण.
हा हा,,
हम्म
म्हणजे आता अ ट्रेंडिंग मध्ये आहे ना ते आरी वर्क वगैरे
हो.
हम्म.
ते म तस मानण्यात म्हणून मी पण काय म्हणजे तेवढं हे केलं नाही, फक्त ते गट यातल तेवड बनवते मी चांगल.
हा हा,,
हम्म.
ते म्हणजे असं त्याला वेळ लागतो की कसं ब- बनाय किती वेळ लागतो?
ह हा त्याला पण टाइम लागतो म्हणजे ते फुलं वगैरे बनवाव लागते मोतीचं एक अर्धा -अर्धा तास वगैरे जात, अर्धा पाऊन तास
हां.
हम् ते काय वाटत नाही म्हणजे असं कसं पण आपण फिरत- फिरत करू शकतो त्याच काही एवढं वाटत नाही मला
हा हा, ते म्हणजे ते हातात बसल असणार तुमच्या आता ते वरून
हा हो, आणि तेवढंच टाइमपास पण होतोय करून आणि आपल्याला पण समाधान एक म्हणजे काय तरी केल की नवीन
हा हा,,
हम्म.
तेच आता काहीतरी नवीन केलं की सगळं सगळ्यांना म्हणजे असं वाटतंय आपण काहीतरी नवीन काहीतरी करतोय‌.
हा आणि ते. आपलं इथ ज बाटल्या नसत्यात का पा पाण्याची बॉटल वगैरे.
हां हां.
त्याचं पण म्हणजे असं कट वगैरे करून फुलदाणी बनवायचं चांगलं आणि घोंड्या वगैरे बनवायचं. ते लोकरीचे दोर आणून
हा हा. मग तुम्ही ती अ म्हणजे ते रुकवत वगैरे मध्ये ठेवतात ना ते काय काय ते.
हो होय ठेवत्यात की.
हा हा‌. ते पण बनवताय काय मग?
नाय नाय ते काय बनवलं नैय‌. ते फुलदाणी तेवढं बनवलं नाही मी तेवढंच म्हणजे असं घरी च घरी पण म्हणजे चांगलं वाटतय ना.
हां.
ठेवल्या टेबल वगैरे शो केेस मध्ये वगैरे.
हा ह.
पहिला घरी बनवायच नंतरण मग चांगलं वाटलं कोण विचारलं केलं कि मग त्यांना पण बनून दयायचं दया म्हटले की मग काय नाही एवढं.
हो हो. तेवढेच आपल्याला हे होतय.
हा हा. आणि कसं मग कोण पण असं बघितलं की विचारत असते ते म्हणजे कसं बनवलं काय म्हणजे ब तेव्हा आपण ऑर्डर्स पण धरता येते ना तेव्हा म्हणजे बनवलेलं असतं. स्वतः त्यांनी डोळ्यान बघत्यात तेव्हा समोरन.
हा हा.
हम्म.
तेच ना काहीतरी असं युनिक असं. आता सग- कडे म्हणजे असं नवीन नवीनच सगळं बनवायचं आलंय नुस्तं.
हा आणि मार्केटमध्ये तर क्र काय दररोज एक नवीनच यायल काय तर.
हो ते बघ बघून ते आपल्याला करूच वाटते.
हा‌.
हा.
असं काय तरच म्हणजे नवीनच येते काय. काय पण म्हणा तुम्ही बघा. थोडा दिवस झाला की परत काहीतरी असं नवीनच येतोय.
हा आता बघा पहिले पहिले प हात आता पहिले ब्लाऊज कसे वेगळे शिवत होते. पहिल्या बायका. आता परत ती फॅशन आली परत त्या ब्लाउजची.
हो. हा.
आता मध्ये तर असे छोटे भाई करायचे आता मोठे भाई आले.
तेच क सगळं म्हणजे जुनच म्हणजे अस परत फॅशन म्हणून परत तेच याहिल आता.
हो.
फॅशनमध्ये असं, मजे ट्रेंडिंग- ट्रेंडिंग. दोन- तीन महिन्यात, दोन नवीन काहीतरी ट्रेंडिंगला हायच.
हो. आणि आरीवर्कचं पण, मधी किती होता ट्रेंडिंग तेवढा. परत नंतरन गेलाच की आता. कमी झालं त्याचं. म्हणजे आयर आता कसं, साडी घेतलो की, आयता ब्लाऊजलाच म्हणजे असं, आरीवर्क करून भेटतेेत आपल्याला.
हो आता ब्लाउजलाच भेटतय, करून.
हा, मग? आणि गोंड्या पण ना. म्हणजे, साड्यांना गोंड्या बांधायचं, तेव्हा पण ते नवीन आलं. आता डायरेक्ट, नवीन साडीला ते पण आलं.
हो म्हणजे आता, प्रत्येक ह्याच्यात येत तेयच म्हणजे असं, नंतर काय कराय हे स- पूर्ण, नवीन मध्येच याय लागलं आता. पुढे- पुढे गेलं, जाईल तसं.
हा. आपण जेवढं शिकतो, ते काय तर म परत म्हणजे, कुठलं- कुठलं येतं नवीन ते सगळं शि शिकायलाच पाहिजे आपण. म्हणजे, नवीन काय येतोय ते, मार्केट मध्ये ते.
आता सगळी, शोधतं असतात. काय नवीन चाललंय, काय नवीन चाललंय. आपण करू नवीन. हे करू, ते करू.
हा, आता मी जे म्हणजे असं, गळ्यातलं वगैरे ते बनवत होते ना, ते पण मधे म्हणजे जास्त होतं. म्हणजे त्याज पण ट्रेनिंग वगैरे, मधी. परत म्हणजे दसऱ्याच्या वेळेस वगैरे, ते नवीन मोतीच वगैरे येतं ये म्हणजे आलते बघा, नव नऊ प्रकारचे नऊ. कलर सगळे. पण मी बनवून दिलं. गेलं तर मग, टेशनरीला. हा.
हा, हा.
टेशनरीच्या दुकानात गेलं, हो. टेशनरीच्या दुकानात गेलं मी. म्हणजे बघाव म्हटलं घेतेत का? त्याने म्हंटले सगळीकडे हेच आले तर, ता आम्ही कुणाकुणाचं घ्यावं म्हटले, त्यानी. म्हने, नवीन आलं की, तेच. सगळे मार्केट मध्ये तेच असतोय.
होय, होय. चालेल.
हो, हो. चालतय. परत करते. हो.
हा, चालतय.
हा.